ह हॅलो
हॅलो
हॅलो फोनचा प्रॉब्लेमच याले हॅलो
हा काय करतेस होय मी रवि अकॅडमी मधे शिकवायला जाते हॅलो
हा बोल ब हा आवाज यायला
हा काय कर काय करतेयस
मी बसलेय बघा आता
हा हा अगं असंच काय नाही हॅलो हा यायला यायल
हा
नाही यायला
हा हा ठीक आहे बोल.
अग काही नाहीये तर हा हा तोंडाला जरा काहीतरी चव लागत नव्हतं जरा आ म्हणजे बरं वा वाटत नव्हत म काहीत रेसिपी वेगळी अ काहीतरी सांग म्हणून कॉल केलता.
रेसिपी वेगळी अशी हा आवाज यायलाय.
अस टेस्टी टेस्टी वगैरे काहीतरी हा यायलाय, यायलाय,
ह हा मग तुला आता काय आवडतय पुरणपोळी आवडते काय?
हा होय चलतय की पूरण पोळी पण.
म्हणजे उद्या आपल्यात बेंदूरच हाय नय मग बेंद्राला शक्य त आपण पुरणपोळीच करतोय.
हा होय.
ट्राय करत नाइ मम्मीच करते घरात पण बघितलय मी एकाद दुसरं राहिलं तर तू तुझ्या मम्मीला विचारून हुं कर. बगा ती ती जी आपली हरपर डाळ असते ना! ती हरबडा डाळ ती आपल्या कुकरमध्ये, शजवून घ्यायच ती जास्त गीर शिजयला पाहिजे, म्हणजे त्याला एक चार पाच शिट्ट्यामध्ये ते शिजून जातय. मग त्यानंतर न त्याला, आपण बारीक कराय म्हणजे त्याच्यात गुळ घालायच असतय गुळ मग तुला आ ता किती तुला कोड लाग ते तुमच्या घरात कस गोड लागतय त्याच्यानुसार ते घालाय लागत मग, तेवड तुमच्या गोडच्या प्रमाणात तु गुळ एड करायच मग त्याला गॅसवरच चे गुळ पूर्ण विरगुळूस पर्यंत त्याला हलवत राहायचं. मग जस जसं ते गुळ विरगळाय चालू होईल तस तस पहिला ते पातळ होतय. त्यानंतर तरी पण हलवायच नंतर नंतर ते घट्ट होत जातय. मग ते घट्ट झालं की एक थोडा वेळ त्याला गार करायचं, मग अ गार झालं की आदी त्याला पुरण करायचं असतय पुरण म्हणजे कसं आपण बारीक बारीक त्याच अस एक. पिठासारखं त्याच तयार होत. ते मग अ आधी त्याच एक पुरण करायचं अ मशीन होत. त्यात ते घाटलं की ते, फिरवलं की त्याच पुरण तयार होत होत आता शक्यतो ते चाळण यूज करतात. मग ती जी काय आपली अ ती गुळ घातलेली डाळ असत्या मग ती त्यात चाळणीच घालायची आणि त्याला एक अस वाटीन नाहीतर कशाने तरी दाब पायच. म्हणजे मग त्याच खाली असं बारीक, बारीक
अ घालून ते अस हा प्रेस कराय हा.
मग त्याच्यात खाली असं तुझं मग पातेलात अ तर खाली असं छोटं छोटं पावडर, टाईप पडतय त्याला म्हणतात पुरण, ते झालं आपलं पुरण मग ते त्याला बाजू जूला ठेवायच मग त्यानंतर तर ना आता तुला चपाती तर तू घरात करतच असचील. हा मग चपातीत कसं पीठ मळतात ते तुला माहीतच आहे. अ पाणी घालून जस आपल्याला पाहिजे तसं घट्ट पातळ तसं आपण ते, चपातीच पीठ मळून ठेवायच एक दहा पंध मिनट मळून तसच मरदून ठेवायच. रायच म्हणजे ते मऊ, पणा येतोय त्याच्यात मग ते आता झालं आपलं चपातीच ते कणिक कणिक झालं मग आता काय करायचं आपल्याला ते जे काय पुरण, केलेलं असतय ते आपल्याला त्या कणिकेत घालायचं असतय. म जेवढं तुला पोळी मोठी पाहिजे तेवढं, ते कणकेचा गोळा घ्यायचा म तेच्यात तेला अस एक वाटिसारख शे शेप द्यायच म्हणजे त्याला ते अस एक होल पाडायच त्या कडकडन आप मोद कस करतो तस त्या टाईप मध्ये हा, मग त्यानंतर ना मग तुला जेवढं पुरण पाहिजे ना तेवढं ते पुरण त्यात घालायचं. जास्त पण ल घालायचं नाही, जर मग जास्त घातली तर पोळी फुटायचे चान्सेस असतात. मग त्यात तू पुरण घातलीस की मग त्यानंतर त्याला अस सगळीकडन पॅक करून घ्यायच त्या कणिकेन ते पुरण त्याच्या त्या कणकेत
कसं करायचं म्हणजे त्यात ते गुळ घाला हे घालायच ते केलेलं. पण पूरण त्याला साईड न असं मोदका.
हा मोदकाला कस आपण वरती शे देतोय त्या टाईप म शेप देऊन त्याला ज अस दायच आणि आपल्या चपातीचा आणि कस आपण जरा असं अर्धा का गोळा तयार करतोय ना तसं तयार करून घ्यायचं मग त्यानंतर मग काय आपण आपल्या पोळ पाट वर लाटायचं म आात त्यात पण कस एक एक जण तेलाची पोळी पण करतात म्हणतात आणि एकण पिठाच्या पोळी पण करतात मग आमच्या तरी पठाची पोळी करतो मग पाची पोळी म्हणजे आपण ते पाटला चिटकू नये म्हणून आपण त्याला पीठ लावतो मग एक एक जण कसं करतात त्या पिठाच्या ऐवजी तेल लावतात त्याला म्हणतात तेलाच्या पोळ्या हा मग तुमच्यात जस सोयीस्कर असते तस तू ते करू शक तेस तुला जसं
मग तेलाच्या पोळ्या लाटताना खरं पुरण आणि पीठ व्यवस्थित लागते ना
होय होय पूर्ण व्यवस्थित लागते कारण काय तेला नते ना ज सगळ पूर्ण तेलकट होते आप प्रोपर अस सायला पाहिजे आपण ते चपातीला पीठ लावून कस ते आपल्याला सवय झालेला असते त्यामुळे आपल्याला ते जमू शकते मग तसं ते लाटून घ्यायचं हा मग तेच की तसं पीठ लावलं की आपल्याला सवय
हा होय मग ते डाळ शिजवत कस त्याला तेल लावून शिजवायचं काय म्हणजे तेल लावून घ्यायचं काय नाही डाळीला तशी शिजत
नाही नाही तस काही नाही तस तस शिजलं तर चालतय मग फक्त एक एक जण म
ते ्य
प्रतेक चमचा फक्त ते एक जण करत नाहीत तस आमच्यात काय तस शक्यतो करत नाही
हो हा हा हा ह चालतय कि मग त्याच्यासोबत खाण्यासाठी काय
दौडी
ह हा हा
मग त्यानंतर आता त्याच्यासोबत